हॅलो-'
हॅलो हॅलो
काय कामात आहेस काय?
तेच
बसलोय आत्ता कामावर न आलोय, बर बर मग कामात होतीस? सांगायच ना
हं एवढं काय हं-हं-हं-अ तेवढं चालतय की
आज काय
अं ते भाव आलाय ना!
हम्म
मगगं भा आपली ती वडी, वडी आवळ्याच्या पानाची आवळी
मग त्यात कांदा कुठनं?
अ ती व वड्या करत नाहीत का? हा ते फ्राय करायचा. हं फ्राय करायचा आणि कांदा पण घालायचा छान लागत्या
हाय
हम्म तळून काढायची कट करून हं-हं-हाहा नाही नाही तसं काही नाही ते तसंच करतेत. 'आम्ही तर पहिल्यापासून तसच करतोय. ' होय तुम्ही कशी करताय?
मी फक्त फ्राय मला कांदाच आवडत नाही. आणि
ही ही हाआ हा म्हणून माहीत नाय
कांदाअं अं सोबत चांगलं लागतयं. का नाही मला माहिती नाही.
लय य भारी लागतंय.
हम्म त्राय करून
हम्म हा असं पिन म्हणजे नुस कट करून डायरेक्ट चटणी मीठ वगैरे टाकून जरी केलं त्यात कांद्यात फ्राय ब वडी आपली तरी चालतय किंवा अं तळून काढून कुरकुरीत पिणं लागत्या ना एकेकाला
हम्म्म.
हा मग तळून मग चिरून हे केलं तर चालतंय.
असायंवी मग त्या आळुची पानं कोण दिलीत
आमच्या दारात हायत की.
बाय-य
हा कधी तर आलास तर करून घालतो. पण तवा लागली पाहिजेत त्याला
नवीन लावलंय काय झाड
नाही नाही बरेचं दिवसाच हाय.
बाय बाय.
ते कसंय माहितेय का ते आवळीचं झाड ते आपण सहज जरी आपुण एखाद्या मातीवर टाकलं? नुस असं तुडून टाकलं तरी ते उघून येतंय आणि एकदा उगल कं नाही ते परत परत परत परत ओकतेय
हम्म्म.
हा-अं तेज महत्त्व हाय हे हा.
मग काय-द देला काय ये टाकायचं काय. पानं पान टाकायचं का काय.
पान नाही असं म्हणजे दांडी असत्या का नाही तेजी
हम्म.
तीवाली नुसत टाकलं तरी उगवून येतय ते हम्म.
असय होय बरं.
होय आणि पण त्यात तेन प्रकार असत्यात एकेक असं चावतंय ना खाल्ल्यावर असं गवगवतय.
काय झालं?
एक एक कणी वडी वडीची पानं एक एक कणय खाल्ल कणी असं गवगवतय.
हा म्हणजे घसा बसल्या सारखा.
हां. आग हुत्या अशी टोचल्यावाणी हुतय.
बरं बर.
आणि एकेकाचं काही तसं होत नाही.
म्हणजे तुमचं चांगलंय म्हणाय
हा ते गवगवलं कणी मग खाऊ वाटत नाही ना.
हम्म.
होय जी चांगली असत्यात कनय ती जी करायची.
असं हाय होय आणि ते आपल्याला लागल्याशिवाय समजणार कसं?
काय?
ते झाड लागल्याशिवाय समजणार कसं म्हणालोय न
हा तेच की, एकदा ग ट्राय करून बघायचं ना.
बर बर.
होय आणि एक एक कशी, एकदम जास्तच हिरवी असत्यात क नय तेज एक गवगवतय बघ.
एकदम जास्त एरवी
हा आणि त्यातल्या त्यात अशी एकदम, त्यातल्या त्यात जरा फेंट असत्यात कनय तेज काय लय हे होत नाय. मला तरी वाटतंय बघ. हा नाही नाही छोटीच असत्यात ती, अशी छोटी छोटी छोटी छोटी असत्यात तय.
म्हणजे कुंडीत लावलं तरी चालतय?
हा कुंडीत लावलं तरी चालतंय किंवा असं, बाहेर तुमच्या इथं अंगण असलं वगैरे त्यात जरी लावलं तरी चालतंय.
हम्म, बर कुंडीतच लावाय पाहिजे, अंगण का काय
तुम्ही शहरातले
हम्म
हं हं हं ह
आम्ही खेडे गावचे.
खेडेगाव आहे, तुमचं पण शहरच आहे की ते. गावात काय नाही असं नाही, सगळं हाय.
उलटलं गावातल्यापेक्षा शहरात जास्त काय काय मिळतय.
शहरात मिळतय पण शहरात अ सगळीकड हेच की, गावात कस निवांत.
होय, होय.
म शहरात
शहरात असं कोण लय बोलून चालून नसतय ना. असं कोण कोणाच्यात जात नाही, पण खेडेगावात हा खेडेगावात कस जरा काय झालं अग हिचं काय झालं, तिचं काय झालं? ब्रेकिंग न्यूज.
हं ब्रेकिंग न्यूज, खेडेगावातलीच गाव शहराकडे यायल्यात मग काय करायचं?
होय तेच की काय करायचं, नोकऱ्या नाहीता.
तरी आमच्या गावात आहे ते, हेज तांब्याच
होय, किती हायत ते कारखानं?
बरेशेच हायत, प्रत्येकानां प्रत्येकाच्या घरी आणि काय काय ना काय तर सुरू असतय पॅकिंग तर करतय, कोणतर जोडकाम तर करतय, काय ना काही तर करतयच. प्रत्येकाला उद्योगच झालाय ना तो.
म्हणून म्हटलं गाव नाही शहर आहे ते.
हो एक गावच आता त शहरासारखी व्हायला लागल्यातं, शहरापेक्षा पण जास्तच काय तर गावं सुद्धा आता शहरासारखीच व्हायल्यात
होय आता गावचं शहरांना जोडाल्या म्हणल्यावर काय
तर काय
येच
ह ह ह भारी चहा पित नाही, तुझं
हम् झाला आताचं, आता जेऊन चहा पिलो
बरं, घरीयेस का?
घरीच की
हा हा हा बरं
तेचं म्हणलं बघुया
होय कॉल करून बघूया हायेत का
होय मला वाटलं कामात आहेस लो लो णलो म
होय तेव्हा होतो, मम्मी जरा बाजारला जात होती मम्मी आणि भैया
हम्म
मग म्हंटलं जशा थोड्या वेळानं करूया इकडे तिकडे भात पण ठेवायचा होता ना म भात ठेवला आणि आता कांदा चिरायला घेतला आणि म्हटलं कॉल कर
हम्म बरं
व्हयं एवढंच काम पण होतयं आणि हे पण होतयं
व्हयं, म्हणजे फोनच क्लिअर केलं का नाही
काय ते व्हयं, नाही ते काही भरलंय ते काहीच नाही त्यात तरी ते तसं व्हायला लागलयं, करणारं अ म्हणलं संकी जरा आयडीया दे कि म्हणजे असं मी ना माझं पब्लिक अकाउंट काढणारं हेच म्हणजे फॅशनचं
हम्म
त्याला नाव काय देऊ.
लाव लाव ल अंजलीस फॅशन
अ अंजली डिझायनर असं देऊ का, अंजू डिझायनर असं-
मग म्हणजे तुझं नाव देनार असशील ते चालतच- चांगलंच आहे, असं दुसरं काय तर देनार असलीस तर तसं पण चालतंय.
ते कसं लेवीत लेडीत सायना मग अस कुठल्या देवाच पण मी देऊ शकत नाही हा तेच की
अंजली डिझायर न दे ना अंजली फॅशन दिलीस तरी चाल
हम्म होयच
ह् आणि एक लोगो चांगला करून घ्यायचा, त त्याला लावायचा.
येतोय काय तुला करायला.
हम्म, तर काढून घेतो
तुझ्या ओळखीच्या आहेत ना
आहेत हे बघतो तरी सुद्धा आणि करून घेतो कोणाकडूनतर
आणि ह असं पण विचार की म्हणजे असं ते पॅम्पलेट तयार करत्यात बघ
हा
तसलं कोण करून देतय काय म्हणजे फोन मध्ये फोन मध्ये फोन मध्ये असं याच्यात नाही
फोन मध्ये होय
हा
ते आता ग्राफिक डिझायनर कडनं करून घ्या पाहिजे
असं कोण करत नाही व्हय
आता ते बघाय इथं तर कोण करत नाही तरी सुद्धा बघ
तुझं मित तुझं मित्र वगैरे कोण असं
माझा मित्र एकटा फोटोग्राफर तेवढा आहे बघ फोटोग्राफ
हा मग त्याला येत असल ना की त्याला काय म्हणायचं फक् दुसरं काय नाही काय करायचंय माहि माहितीये का मी जेजे शिवतोय का नाही
हम्म
ते त्यात टाकायचंय पण मराठीत टाकायचंय कारण की वाचणाऱ्याला म्हणजे हे कसं शिवण कामाच आहे ना मग कुणाला येतंय वाचायला नाही येतंय असंय ना
होय
मग मराठीमध्ये टाकायचंय ते काय काय माझ्याकडे शिवून मिळेल आणि हे एक दोन डिझाईनांचे अशी तिथंच कनी ऍडजस्ट करून कनी फोटो लावायच म्हणजे माझ्याकडे एक आहे
मी जिथं आरी वर्कला जातोय ना
मग ते जास्त करून कॅम्प्युटर वर करत्यात आता त्याला बघाय पाहिजे कॉम्प्युटर
हॅलो
हॅलो इथं जवळ कोणाचा कॅम्प प्युटर नाही तर लॅपटॉप असलं तरी होतं त्याच्यावर
होय पण भैयाच्या लागलोय मागं खरं त्याच्याकडें नाहीये ना लॅपटॉप भैय्याकडं
बर
होय बघतो आता कोणाकडे मिळतय का ते एक करून घ्यायचंय म्हणजे त्यावर टाकता येईल ना त्या अकाउंट वर मला
होय आधी हे कर सगळं तयार करून घे मगच अकाउंट काढ नाही तर म्हणजे तू नवीन काय तर चालू करतेस काय
तेच की साय देते की हा